हॅलो.
हॅलो.
हां बोला.
अ हॅलो, मॅम मी श्वेता कांबळे बोलते, शिरोळवरून. तुम्ही कोण बोल तुमचं नाव?
अंजना विद्या कोळी.
ओके गुड आफ्टरनून मॅम.
गुड आफ्टर नून.
बरं मॅडम मला खाद्यपदार्थाबद्दल तुमच्या बरोबर डिस्कशन करायचंय थोडं.
ओके ओके हा हो हो फ्री आहे आपण डिस्कशन. करूया.
ओके चालेल थँक्यू सो मच मॅम.
हा हा.
ओके तर आपण खाद्यपदार्थ बद्दल बोलूया.
हा हा बोला.
खाद्यपदार्थ हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत. महत्वाचे घटक आहे अण्णाशिवाय माणूस. जगू शकत नाही. तसेच. शरीराला सुद्धा ऊर्जा, ताकद आणि पोषक मिळवून देण्यासाठी खाद्यपदार्थ आवश्यक असतात. आपल्या संस्कृती. म ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे म्हंटले जाते. यावरून आपल्याला त्याचे महत्व देखील कळते. आपण आपण दररोज विविध प्रकार प्रकारचे खाद्यपदार्थ खातो जसे की भात, पोळी, भाजी, डाळ, फळे, दूध, अंडी, मांस. मिठाई असे विविध प्रकारचे फळे आपण पदार्थ आहारात घेतो बरोबर.
हो बरोबर.
खाद्यपदार्थामुळे आपल्याला प्रतिने देखील मिळतात चरबी जीवनसत्वे विविध जीवनसत्व ब क ढ अे विविध जीवनसत्वे तसेच खनिजे देखील आपल्या शरीरामध्ये समाविष्ट असतात अ खाद्यपदार्थामध्ये वि विविध पोषक घटके समाविष्ट असल्या घटक समाविष्ट असल्यामुळे शरीरात वाढीस व आरोग्यास मदत करतात आपण आता बघतच आहोत की तरुण पिढी आजच्या काळात फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले आहे पि्झा बर्गर समोसे चिप्स असे विविध तळेले तेलकट पदार्थ तसेच शीतपे देखील आजची तरुण पिढी घेत आहे हे पदार्थ चविष्ट असतात पण आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात विविध आपल्याला म्हणजे आपण असे पदार्थ खाल्ल्यामुळे बाहेरचे तेलकट उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात विविध प्रकारचे रोग देखिल होऊ शकतात.
हा.
त्यामुळे संतुलित आणि हा बोला की मॅम
बोला बोला बोला बोला बोला बोला मॅडम
काय असेल तर बोला काय प्रॉब्लेम.
नाही नाही हा नाही नाही बोला बोला
संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. आजची तरुण पिढी तेलकट पदार्थ खाऊन आरोग्यास, म्हणजे धोका निर्माण करू शकते.
हो रोग शकतात ह
आणि भारतीय संस्कु संस्कृतीत आपल्या भारतीय संस्कृतीत विविध सणानुसार खास खाद्यपदार् बनवले जात
जातात हो त्यामुळे तेरकट खाणं जरा थोडं कमी करणं हे आजच्या पिढीला गरजेचं आहे जसं की उघड्यावर पाणीपुरी वगरे आपण जे खातो त्यामुळे आपल्याला पोटाचे आजार होऊ शकतात पोटाचे आजार म्हणजे पोटात दुखण आणि जुलाब लागणे उलट्या होणे यासारख्या अक गोष्टींना आपल्या सामरे जाव लाग जावं लागतं त्यामुळे आपण पौष्टिक अन्न घरात केलं ताज ताज गरम भाजी भाकरी असे क कडधान्य उकडलेले उकडलेले अ उघडलेल्या भाज्या वगैर हे जे जे पौष्टिक काही अन्न आहे ते ख आपण रोजच्या रोज सेवन केलं पाहिजे त्यामुळे आपल्या आरोग्याला कुठलं आणि हानी होणार नाही.
होय आणि उकडलेल्या कडधान्यामध्ये ते
आ पौष्टिक हा आणि ते पौष्टिक असतं खूप शरीरासाठी
हो बरोबर आहे लहान मुलांना देख पौष्टिक च दिले पाहिजे आजकाल चॉकलेट चे प्रमाण देखील वाढत आहे. कॅडबरी सारखे पदार्थ
त्यापेक्षा लहान मुलांना आपण घरीच शिरा उपीट किंवा गोड जे काही जे काही फळं आहेत ती गोड फळे ते त्यातून जी सत्व म्हणजे ए बी सी जी जी
त्यापासून होणारे रोग पण आपल्याला टाळता येतात. आणि जर लहान मुले असेल चॉकलेट वगैरे मागत असतील तर आपल्याला घरा घर म्हणजे घरात बनवले घरातल्या पदार्थापासून जे चांगले पदार्थ आहेत त्यापासून बनवलेलेखील आपण अन्न पदार्थ त्यांना देऊ शकतो.
देऊ शकतो हा
फ्रूट्स हा म्हणजे ज्यातून आपल्याला गोड पण त्यांना जातं शरीराला आणि त्यांना जास्त गोड खाण्याची इच्छा आहे ती पण त्यांना मिळत. असं
हो आणि पौष्टिक पण त्यांना च्या शरीरामध्ये जाऊन त्यांची वाढ व्यवस्थितरित्या होऊ शकते.
आम
आणि आपल्या विविध भारतीय मी तुम्हाला बोलले की भारतीय संस्कृतीत विविध सण असत्यात आपल्यात
हा दिवाळी हा दिवाळी सारख्या सणामध्ये तर जास्त तेलकट गोड जास्त पदार्थ हा ज्याणेकरून ते केले जातात त्यामुळ लोक आजारी पडतात, जास्त तेलकट खाल्ल्यामुळे खोकला, सर्दी होते.
हो आणि त्यात तेलकट पदार्थ खूप असतात. त्यामुळे गोड त्यात गोड
पदार्थ असतात हा हा ज्या लोकांना शुगर आहे त्या आणि सण म्हणल्यावर गोड येणार आणि ते खाल्ल्यामुळं शुगर बी पी असणाऱ्या लोकांना गोड खाण्याची इच्छा जास्त असते आणि ते खाल्ल्यामुळं त्यांना अं अ शुगर जास्त वाढत ते व्ह त्यांना आजारांना सामोरे जावे लागते.
हो त्यामध्ये म्हणजे मृत्यूचे प्रमाण पन वाढू शकते कारण चकलीसारखे तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर तेलकट मग पण असं खोकला वगैरे लाग गुण आजार पण जवळ येऊ शकते. गणेशोत्सवात दे ती मोदक बनव तात आपल्या इथे मोदक हे देखील गोड असतात, जास्त प्रमाणात मोदक खाल्ल्यानंतर त्यामध्ये गुळ थोडं गुड गोड असतय. हो बरोबर आहे. तसेच तुमचं काय मत आहे मॅडम खाद्यपदार्थाबद्दल
माझं मत म्हणजे आपण जास्त करून पौष्टिक खाल्लं पाहिजे म्हणजे आपल्याला जर खरोखरच अ अ म्हणजे बाहेरच समोसे स वडापाव हे सगळं खाऊ वाटतय तर आपण घरच्या घरी पौष्टिक म्हणजे चांगलं तेल तेलाच म्हजे वापर वापर करून घरच्या घरी कधीतर आठवड्यतन म्हणजे महिण्यातून किंवा आठवड्यतून एकदा खाल्लं तर आपल्याला आप आपली चव पण हे होत तोंडाची चव पण जाते व ते आपल्या आपल्याला घरच्या घरी पौष्टिक मिळत त्यामुळे बाहेरचं खाण टाळलं गेलं पाहिजे असं मला वाटत
हो तुमचं बरोबर आहे मत माझं पण सेम म अनेक मला विचाराय च पण आपल्या प्रत्येक राज्या म्हणजे म्हणजे, आपली भारतीय संस्कृती असून प्रत्येक राज्यात वेगवेगळे आपण अन्न पदार्थ म्हणजे खाद्य पदार्थ बनवतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी प्रसिद्ध आहे.
हा पुरणपोळी याज अ म्हणजे, सगळ्यांची फेवरेट पण असते आणि ती पौष्टिक पण असते. पुरणपोळी म्हणजे, जास्त करून त्याच्या आजारात, आजारांना किंवा वेगळ्या कुठल्या शरीराला कुठली त्याला हानी होणार नाही‌. पुरणपोळीपासून कारण का ती पौष्टिक पण असते आणि ती म्हणजे, शरीराला चांगली. पण असते त्यात का आणि चवीची पण असते आप जिं्बाचे तो चोचले तर त्यामुळे पुरणपोळी अ त्या म्हणजे, शरीराला हानिकारक होणारा असं काही नाही, हानी होईल असं.
हो पुरणपोळी ही म्हणजे, जास्त तेलगट पण नसते आणि गोड पण नसते आणि जिभेची च भाघेल एवढी टेस्
हा, टेस्टी पण असते. हा, त्याबरोबर तिखटाची आमटी आणि हे सगळं जे अन जास्त करून महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्रात त्यातल्या त्यात आपल्या कोल्हापूरकडे कोल्हापूर साईडला म्हटल तर आपल्याकड जास्त कोन तिखट तिखट खाणारे लोकं जास्त आहेत आणि तिथं तसं झणझणीत चरचरीत जास्त करून लोक खातात हा खातात हा. जास्त करून लोक इथले खातात आणि त्या लोकांना अ जास्त आवड असते तिकटची. तेलकटची आणि मग ते आजारी होत पडतात हे होतात आणि खरं जास्त तसं म्हणायला गेलं तर मुंबई पुण्यापेक्षा आपल्या कोल्हापूर साईडला लोक तेवढंच म्हणजे, अ हा खातात. पण ते पौष्टिक पण खातात. हा कारण त्यांचे जीवन हे पैसे नाहीया इथले कसे लोक समाधानी शांततेत जास्त कोरून गावाकडला निसर्गरम्य परिसर असल्यामुळे इथले लोक आपलं जीवन चांगलं जगतात आणि मुंबई पुण्यासारखे लोक इथ जेवण असत कधी पण उभारून तुम्ही वडापाव खाद्य जेवण खातात उघड्यावरचे खातात त्यामुळे जास्त करून त्यांना आजारांना सामोरे जावे लागते. असं मला वाटतं आणि इकडल्या साईडला इकडल्या साईडचे लोके कसे सुके असतात म्हणजे इथलं इथलं आपलं आपलं काम करून घरच्या घरी जेवढं बाहेरचं खातात बाहेरचं खातात याच्याबद्दल माझं काही डाऊटस नाही पण अ इथले लोक अ जास्त करून घरच्या घरी जेवढं अन्न बनवता येतील आणि जेवढं अ घरातलं खातील खात खातात असं मला वाटतं कारण का त्यांचं जीवन धावपळीचं नाही अ चांगलं जीवन आहे इकडल्या ह्या साईडल्या लोकांचं मुंबई पुण्यापेक्षा.
हो, बरोबर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात वडापाव दे देखील प्रसिद्ध आहे आणि ते मिळणार हा म्हणजे, एवढ तेलगट नसतात म्हणजे पौष्टिक आहे एवढा
एवढा आजारी पडत नाही पण पण जास् करून जे वेट वेट लॉस कर करणार आहेत. अ त्यांना वडापाव हा भेट लॉस करायचा आहे त्यांना वडापाव हा खूप म्हणजे खूप हानिकारक अस तो कारण का एका वडापाव मध्ये खूप म्हणजे खूप जास्त कॅलरीज असतात एका जेवणाच्या ताटात प्रमाणे एक वडापाव असतो पूर्ण जेवणाच ताट म्हणजे एक वडापाव पूर्ण जेवणाच ताट म्हणजे एक गुलाबजामन अशा प्रकारे म्हणजे कॅलरीज आहे त्या अ म्हणजे वडापावमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. गुलाबजामुनमध्ये पण खूप कॅलरीज असतात त्यामुळे ते वेट लॉस करत जे लोक करतात त्यांना त्याच खूप म्हणजे खूप अ तोटे सहन करावे लागतात व त्यांना लवकरात लवकर त्यांच वजन कमी येत नाही त्यांना वे व अ धापेचे हा धापेचा म्हणा किंवा थायरॉट किंवा त्यांना बीप पी, शुगर यासारख्या आजारांना त्यांना बळी पडावं लागतं आणि या म्हणजे या खाद्यपदार्थामुळच त्यानं वेट लॉस होत नाही आणि त्यामुळे त्यांना ह्या आजारांना सामोरं जावं लागतं आणि ते लवकरात लवकर कधीच कव्हर होत नाहीत. म्हणून जास्त करून वडापाव, गुलाबजाम जे काही अन्न हिट पदार्थ आहेत कधी तर त्यांना जर कधी तर खायचं असेल तर तर त्यांना एक अ खाऊ शकतात असं मला वा अ असं माझं मत आहे आणि तेनी वडापावचं सेवन करावं करावं कराव करावं जे इच्छा होते ख हा योग्य प्रमाणात आणि त्यांना म्हणजे जास्त करून ज्या वेळेला वर्कआउट करतो आपण म्हणजे एक दिवशी फ्री म्हणजे रयवार ऐक असतो तो पण एका महिन्यातून एका रयवारी फक्त एक वडापाव खावा असं माझं मत आहे. ज्यानेकरून त्यांच वेट लॉस पण वेट लॉस होईल. आणि त्यांना अ जास्त करून कष्ट करावे लागणार नाही हा हा त्याचे जी जीबीची हो चव गेलेली ये
ओके आणि आजच्या तुम्हाला मी बोल की तरुण पिढीमध्ये बाहेरचे उघड्यावरचे फास्ट फूडचे प्रमाण वाढले ये तसेच अन्नाची नाशिडी देख किल
हा हो होय होय अन्नाची नासाडी नक्कीच ह हो म्हणजे बाहेर कसं अ अ किती हा वेस्ट करतता कितीतरी हा गेलं तर हा कितीतरी असं म्हणजे कितीतरी अ आता महाप्रसाद मिळतो. हा महाप्रसाद मिळतात करतात त्या ठिकाणी हल्ली लोक काय करतात की अन्न आहे अन्न आहे आपल्याला फुकट मिळालय त्यामुळे कसं पण तेन टाकु देतात खात नाही उघड्यावर हा वेस् स्ट करतात ताटात आ आपल्याला म्हणजे जेवढं आवश्यक आहे, तेवढं खात नाही म्हणजे घेत नाही ताटात आपल्या त्यापेक्षा जास्त अ हाव असते ना तशी ती हाव